हा आवाज येतोय का?
हॅलो.
हॅलो, आवाज येतोय काय?
हॅलो! आवाज ई नहीं.
अवाज येत नाही? आता?
हा आता आला आवाज, हा. हॅलो.
आला काय?
हा आता येतोय. बोल की काय करायला?
काय नाही, चाललंय घरातल आवरायचं तेन लाईट गेल्या.
हम्म.
लाईट गेल्या, हम्म. आता कधी येत्या काय माहिती.
हम्म हम्म येत्याल. हा गौरी, गणपती, पुढच्या महिन्यात येणार गौरी गणपती. हे मग तेच ग ब्लाऊज तेन वगैरे शिवाय टाकायचं मग आणि तुमच्याकडे कसं असते आणि गौरी गणपतीचं?
आमच्याकडन गणपती आले ना पर म्हणजे हा गौरीचा म्हणजे गौरी आव्हान असते ना तेव्हाना कळशीतील गौऱ्या असतात काय, मग ते कळशी हे कराय मग माझं कसं आहे म मी मुकुट ते आणलेय ना, असं नाही का बाजारमध्ये मुकुट मिळते गौरीच. छोट असत चेहरा तेन असतो त्याला खाली असं हम्म ते पीस सारखा अस यल्लो कलरचं, ऑरेंज कलरच असतंय ते.
हम
आणि ते घ्यायचं हार ते मग नंतर न त्याला हार तेन मग ते कळशीला सगळं सजवायचं ते मुकुट तेन घालायचं, मग नंतर हार तेन घालायचा परत ते ते डहाळ असतात ना ती ढाळं त्यात म्हणजे पाण्यात ते कळशी ठेवायचीत ना? मग त्याला पूर्ण त्याला आपण असं म्हणजे मंगळसूत्र तेन असं घालायचं, त्या कळशीला हा मग नंतरन. ती पहिला गौरी घरात आणून, सगळं ते पावलं तेन उटवायची मग नंतर न गौरीचं. मीच घेते गौरी आरती तेन करून मग अं आरती हळदी कुंकू लावून आरती तेन करून मग पाऊलानी यायचं त्या मग ते असं काय काय म्हणायचं असतं ते गौरी कशाच्या पावलाने आली तेन असं काय काय म्हणायचं ते मग नंतर आत आणून मग तिथं गणपतीच्या या गणपती साईडला ठेवायची, मग नंतर आमच्यात ना! दोन उभ्या गौऱ्या असत्यात, मग ते झालं मग संध्याकाळी काय करायचं
हॅलो. हॅलो. हॅलो. अरे! यार.